हा तुमचा थोडा वेळ मिळू शकतो फोनवर बोलण्यासाठी,
हा भेट भेटतय की बोला, हॅलो, काय नाही बघा, काय नाही बाहेर फिरायला लागलोय म्हटलं, तुमचा फोन आला म्हणून आलो बाहेर, हा बोलाय की हम् तुम्ही काय करताय. हॅलो,
आम्ही एक कंपनीत जॉब करतोय.
जॉब करताय काय कुठं? कुठे जॉब करताय तुम्ही,
आमच्या इथं इंडस्ट्री एरिया आहे. त्यामध्ये एक वारपिंग आणि सायझिंगची कंपनी आहे. त्यामध्ये आम्ही हेल्पर म्हणून काम करतोय.
करताय काय? हा हा ते कसं काय? कसं करायचं. काम ते कसं आहे काम
ते म्हणजे कसं ते माहित हाय, आपलं सुत तयार होतय का नाय,
हां हां हां
त्या सुतापासून जे कापड तयार होते कच्च कापड
हा
ते कच्च कापड आपण तयार करतोय मग ते कसं असतय. एक कंपनीमध्ये असे एक क्रिल असत्या मग त्याला आप आपला दोरा तयार होऊन येतोय. आपल्याकडं मग ते तयार होऊन आलेला दोरा त्या ह्याच्यात अडकवायला लागतोय. ते अडकून सगळे धागे एकत्र करून त्या मशीनच्या हेच्यात घालायला लागतय. मग ते मशीन रोल करते ते धागा पूर्ण,
मग ते रोल ओ कर होऊन मग पुढं ते कंपनीसाठी जातय.
हा हा हा हा
मग असं प्रोसिजर असत्या मग त्यानंतर मग तो, धागा जातोय, स्वच्छ म्हणजे क्लिनिंग व्हायसाठी मग क्लिनिंग होऊन, तेज मग सगळं कापडमध्ये रूपांतर होतया मग तिथ ह्याला जाते पुढे कंपनीला. ते हा सायझिंग हेला. कशाला म्हणजे? पुढच्या कंपन्यास्नी जाते. म्हणजे पु, जेणेकरून पुढे कापड तेन तयार व्हायसाठी.
हा हा हा कापड तयार करणे, आमच्या इथं इचलकरंजीत सुतगिरणी फेमस आहे ना म्हणून म्हटलं.
होय आवय इचलकरंजीत सगळ्यात जास्त तो सुतगिरण्या सगळ्यात जास्त इचलकरंजी मध्ये आणि सगळ्यात पहिला पण इचलकरंजीतच चालू झाल्या ना.
हा आपलं काय म्हणतात ते अ शाळेमध्ये कोणत्या तर धड्यात आहे की इचलकरंजीचा उल्लेख सुतगिरणीसाठी. भूगोलच्या पुस्तक मध्ये आहे बघा.
पहिली कंपनी इचलकरंजीत सूतगिरणी. बाकीच्या ठिकाणी सगळीकडें चालू झाले आहे बाकीच्या ठिकाणी.
होय होय होय.
आम्ही मग तिकंड करून मग संध्याकाळी जरा दुसरं पण काम करतोय. ते म्हणजे एक आपले जॉब असतात.
जॉब असतात, म्हणजे नाईट-नाईट करता काय?
नाईट ला म्हणजे दोन-तीन तास पार्ट टाइम साठी जातोे म्हणजे. मध्ये जरा जॉब जायचं, घासायचं ते जे बर आलेली असत्या. ते कट करून काढायला लागत्या घासून मग ते सगळं स्वच्छ स्वच्छ करायचं म्हणजे डीप असं हे द ज हे असत्यात कणी डिफॉल्ट. डिफॉल्ट झालेलं अ एक जॉब असतोय मग त्याला सरळ करणे म्हणजे कुठे काय कोपरं बाहेर आल्यात त्याला घासून सरळ करायचं.
करणे वगैरे.
व्यवस्थित करणे मग त्याला घासायचं असं एक ड्रिल मशीन असत्या. मग त्या मशीनं सगळं घासून-बिसून सगळं सरळ करून.
मग त्याला पेंट करायचा, पेंट करून झाल्यानंतर मग त्याला जरा वाळवायला ठेवायचं. मग ते वाळवून-बिळवून झाल्यानंतर चांगलं वाळल्यानंतर मग बघायचं एकदा चांगलं वाळलंय काय. मग जे कं पनीनं आपल्याला ऑर्डर दिल्या ती तयार करायसाठी मग तेची गाडी येत्या. मग त्या गाडीम त्यांचं भरायचं मग ते कसं असतयं अंगावर असतय ना. की असं असं शंभर जॉब माग. हा शंभर जॉब गट केले की तीनशे रुपये. मग ते आमचं कसं तेच्या प्रमाणं करतोय ना आम्ही एक समजा आज एक तीनशे जॉब करायचं म्हणजे किती आ आपल्याला पडतयं तेवढं करायचं, जेवढं जमेल तेवढं करायचं, म्हणजे जेवढं पेमेंट आपल्याला पाहिजे. मग ते काय रात्री किती वाजूपर्यंत पण केलं तर चालतंय. मग कसं आम्हाला सकाळी कॉलेजला पण जायाला लागतंय.
कॉलेज पण करताय काय? म्हणजे कॉलेज करत करत जॉब करताय काय तुम्ही? हा हा.
ते आम्ही मॅथ्सला बारावी सायन्स ला आहे. जरा कसं. सकाळचं कॉलेज असतयं दुपारपर्यंत.
हा दुपारनंतर इकडं जाताय काय जॉबला?
हा दुपारनंतर मग एका कंपनीत मग दुपारनंतर मग संध्याकाळी कंपनीत मग संध्याकाळी दहा वाजेपर्यंत घरला जायाचं.
मग तुमची झोप वगैरे कशी काय?
दहा नंतर घरात जातो ना मग अकरा साडे अकराला जेवण करायचं जरा एक अर्धा तास मोबाईल बघायचा. नंतर मग साडे अकरा नंतर झोपून टाकायचं. मग परत सकाळचं शेड्यूल
हाय तसं रेग्युलरच शेड्यूल हा ठीक आहे. कॉलेज, जॉब नाईट वगैरे नाही.
मग ते जायाला लागतयं ना. घरात आम्ही कमवणारं एकटाच माणूस.
हा हा हा हा.
तसे आमचे वडील वारल्यात लहानपणी म्हणजे लहान असतानच. त्यामुळ आम्ही घरी कसं? मम्मी, दोन बहिणी, एक भाऊ, एक आजी, आज्जा.
हा. हा मोठी परिवार आहे की मग.
हूं. जरा आजीचा दवाखाना असतोय. आजोबांच्या गोळ्या अस
मम्मीच कायतर असतयं. आम्ही काढलेली हफ्तं. बहिणी शिकायला आहेत त्या पण. मग त्यांचा बी खर्च असतोय ना. मग जरा कसं लाइट बिल आलं, पाणी बिल आलं. सगळं मॅनेज कराय लागतंय ना मग. हं. त्यामुळं जरासं काम तेन कराला लागतंय. त्यामुळं मग जरा त्यात गुंताय लागतंय ना.
हा.
मग तेवढंच मग कधी तर आपल्याला सुट्टी असल तवा मित्रांसंग जरा बाहेर फिरायला. बाहेर फिरायचं, पिकच्चर ला जायाचं.
मूवी वगैरे बघून येताय.
हूं. तेवढाच एक दिवस आपल्याला सुट्टीचा असतोय तिथं म्हणजे आपण एन्जॉय करतोय. नाहीतर मग काय हाय त्या प्रमाणे कामाला जायला लागतंय. मग रविवारी कस करतय आम्ही रविवारची जास्ती करून सुट्टी घेतोय ना. म सकाळी ठरल्याप्रमाणे सकाळी उठ उठायचं. जरा
म्हणजे कॉलेजला वगैरे सुट्टी असते त्यामु जॉबला वगैरे म्हणजे
सुट्टी घ्यायची‌.
सुुट्टी घेताय.
आपण काय करतय मग सुट्टी घेतली की त्या दिवशी मग मी काय करतेय सकाळी जरा उठायचं वांत आवरायच जरा मित्रात जाऊन बसायच मग कोणता मुव्ही जर चांगली असली तर मग मुव्ही जायचा प्लान करायचा. नाही तर मग आम्ही जरा व्हिडिओ करतोय ना इन्स्टाला किंवा युट्युबला त्यांनी व्हिडीओ करतोय आम्ही हा हा मग जर पिक्चर बघायला जाच नसलं तर मग एक रील्स तयार करायची जरा स्टोरी लिहा स्क्रिप्ट लिहायची. व्हिडिओ कसा शूट करायचा तेज जरा बघायच. मग मी मित्रांना समजवायचं असा असा व्हडिओ करायचाय हाय. असा असा स्पॉट बघितलाय. जरा कराय लागतंय, माणूस सगळ्या म्हणजे सगळीकडंच ट्राय कराय लागतंय, कुठं लागेल तिथं लागेल चा्न्स. अ ते सगळं करून झाल्यानंतर मग जर पिच्चरला जायाचं असल तर मग पिच्चर बघाया जायाचं संध्याकाळी किंवा दुपारी. मग तिकंडून आलो की मग, संध्याकाळचं कसं असतंय आमच्या इथंअ
ग्राउंडाय त्यामुळे मग संध्याकाळी काय तर खेळ खेळायला, जरा मित्रात यायचं पहिला, संध्याकाळी जरा आल्यानंतर घरात जरा चाय जरा घ्यायचा, चहात त्यानंतर जरा फ्रेश व्हायचं, फ्रेश झालं कि मग कसं ए अंआ, जरा घरात एक वेळ द्यायचा थोरा वेळ, त्यानंतर मग बाहेर पडलो की जरा मित्रांच्यात बसायचं मित्रांच्यात बसून झाल की मग आमचे मित्रं, संध्याकाळीच आमचा क्रिकेटचा खेळ असतो ना. क्रिकेट, कधी कधी फुटबॉल खेळतो आमीई. कधी कधी मगअ असंय, विटी दांडू, कशान पणा म्हणजे खेळ खेळतच असतो तोन आम्ही, रैवारचा दिवस एक मिळतो ना आपल्याला. आ मग त्यामुळं न आपणच येतो.
हा हा हा.
बंर
म आनि काय म्हणताय? जेवण वगरे झालं का नाही तुमचं?
जेवण तेच झालं आमचं, आता आमी जरा, आता आलेच आमी ता कामावरनच, जेवण तर आता झालयसा, हं हं आ
हा हा, जेवण वगरे
झालंय आताच आमचं जेवण बीवण केले, जेवण बिवण करून आता जरा फिराल आल्तो. जरा म्हणलं, फोन तुम्ही फ्री असला तर तुम्हाला फोन लावायचा म्हणलं. आता तुम्ही फ्री होता तुमचा मौल्यवान वेळ दिला आम्हाला त्यामुळे आम्हाला पण आनंद झाला. तुम्हाला आमच्याशिंग बोलून तेन कसं वाटलं?
छान वाटलं, छान वाटलं बोलून वगरे.
आमचं काम तेन कसं वाटलं?
आं?
आमचं काम तेन कसं वाटलं? म्हणजे आमचं काम करण्याचं पद्धतच, कामाला जेवढा वेळ देते ते कसं वाटतं तुम्हाला?
म्हणजे तुम्ही घरी पण वेळ देता कामावर पण वेळ देता, शिक्षणला पण वेळ देता, सगळं, म्हणजे मॅनेज बरोबर छान केलेय.
आत्ताच्या जगात मॅनेज केल्याशिवाय काय होत नाही हो. त्यामुळे न जेवढं मॅनेजमेंट होईल तेवढं मॅनेज करायला शिकायचं. कारण की, लोकं मॅनेज केल्याशिवाय काय होत नाही ना? आजकाल मॅनेजमेंटच सगळं महत्त्वाचंय, त्यामुळे जेवढं होईल तेवढं मॅनेज करणंय. आन जेवढं होईल तेवढं आपल्याला बिझी ठेवणंय आत्ताच्या हेज्यात बरंय, कार मुभा असला की कुणा सकट जा, कु जा अन काय तर बेसन ह्याव त्याव सगळं असं असतंय ना? त्यामुळे त्यामध्ये पडण्यापेक्षा आपण ह्यात पडल तर बरंय, आपला बीझी वेळ सगळीकडे दिलीच पाहिजे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं बीझी राहणं महत्त्वाचंय. तेच मग तुम्ही दिल्याला वेळ त्याबद्दल धन्यवाद. हा असंच आम्हाला फोन लावायचा असलं तर आम्ही तुम्हांला लावू शकतो ना?
हा हा मला म्हणजे कॉल करून मला मी ज्यावेळी फ्री असतोय त्यावेळी तुमच्याशी कॉलवर बोलू शकतोय की, हां... तस काय नाही.
आम्हांला पण तुम्हांला जर आमच्याशी बोलायचं असलं तर, तुम्हीं पण आम्हाला फोन करू शकताय. कधीपण तुम्हीं आम्हांला एकदा कॉल करा, आम्हीं तुम्हांला कॉलवर बोलण्यासाठी सांगतो या-या वेळेला आम्हीं मो काय आणि आपण बोलूया.
हां.. हा.. ओके-ओके, सांगा, नक्की सांगा, हां ठीक आहे. हा.
ठीक आहे थँक्यू.